हॅलो
हॅलो
हा बोल
काय करती ग?
काहीच नाही.
हम् का.
हाव झाल. तुझं?
माझं पण करती अगं पोरांना आता ते ती म्हंटलं गरम गरम करून.
हम्म
सकाळी नाही नुसते शाबुदाने खिचडी केली होती.
हो नाही चालतच नव्हतं,
हा
यांच्या मोबाईल वर चालू केल.
हो ना ग रेंजचा खूप प्रॉब्लेम येणार आहे आता, आज पाऊस पण पडला ना.
हो तेच ना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. कमप्लीट करायचं परत.
हो ना.
तूझ आवरलं? हो का.
मी अर्चना ताईला बोलली होती कि आपण जाऊ म्हटलं सर्व फिरायला किल्ल्यावर वगैरे.
हो हो जाऊ ना नक्कीच जाऊया.
त्यांना म्हटलं होतं मी की मग एकसारखे ड्रेस वगैरे घेऊ आपण पहिले
हो घेऊ ना काहीतरी नियोजन करू आणि जाऊ.
मगच जाऊ कारण की मग त्या निमतानेच घेण होईल परत कोणी घेणार पण नाही मग,
हो तेच आहे ना जाऊ एक दिवस शॉ
एकदा काय करू एकदा घेऊ ड्रेस वगैरे सगळं मग जाऊ, मला तरी नाही वाटत की आ आपल्या जण मध्ये एक जण ऍडजस्ट नाही होणार म्हणून,
ह ह
एक जण आहे, अशी का आपल्या त ऍडजस्टमेन्ट की
हो हो
आपणच तिघी जणी काय करायची निरोजन ठरवू शकतो, साई
जमून जमतना.
अ ह
झाला स्वयंपाक वगैरे?
नाही अजून पोच ना ग
हा ना, हेच ना फरळाचच ना.
हा करती पोरांना आता गरम गरम धिरडेच करती म्हटलं, अगं.
होव का, मी शाबुदाना वडा केला
हो ना ग, ते पण खाउ वाटत नाहीये असं काही.
हा पप्पान त्यांनला भाजी-पोळी केली त्यांना गोळ्या घ्यायच्या असाता ना
हम्म हं
त्याच्यामुळं
उपवास नाही धरला मग त्यांनी?
दिवसभर धरला पण मंग रात्री चक्कर वगैरे येते म्हणे,
हो बरय बाई, जाऊदे.
हम्म, आम्ही ना रात्री तेनला पोळ्याच देतो.
नको बाई बरं आहे, कस आहे अ ह. आणी त्या शुगरच्या माणसाला जमतच नाही बाई.
हाव, चल ठेवते मग मी करते. थोड्या वेळाने करते मी तुला, हो.
ठीक हे.
साई